अऍक्च्युली मग तुमचा आवाज येत नाहीे मला
हा हा हा येत येत
हा हा तर मला थोड म्हणजे जे आपण फेस्त करतो परंपरेनुसार नामध्ये अशश असू दे रक्षा मधण असू दे मकर संक्रांत असले किंवा होळी अस सगळं असत तर तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे हो तर चला नक्कीच मी बोललेन की आता आपण वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो जसे की अ दिवाळी असू दे होळी असू दे गणेशचे वेगवेगळे सण आता आपल्या जगामध्ये अस्तित्वात आहेत आता म्हणण्यापेक्षा ही पूर्वीपासून पडलेली एक परंपरा आहे सण उत्सव हे परंपरेच एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे किंवा उदाहरण आहे असं सांगताना काही हरकत नाही तर सण आता वेगवेगळे सण आहेत जसे की बेंदू आता जास्त येणारा सण हा बेंदूर आहे वेंदूर हा खूप आनंदाने आणि खूप छान पद्धतीने साजरा होणारा सण आहे भेंदू भेंदूर ज्यावेळी साजरा होत असतो तेव्हा अ हा सण बैल पोळा म्हणून देखील साजरा करतात आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या शिंगांना वेगवेगळे कलर्स देतात त्यांना कलर्स देतात त्यांच्या अंगावर शृंगारासाठी चादर आणि खूप छान पद्धतीने त्याचा शृंगार करतात वर्षभर काम करणारा हा बैल त्याच्या एका दिवसासाठी देखील सुट्टी पाहिजे किंवा त्याची मेहनत रंगाला यावी यासाठी हा सण साजरा करतात विविध ठिकाणी पुरणपोळी देख आपण त्याला नवेद बनवतो आणि प्रत्येक ठिकाणी हा सण बेंदुर म्हणूनच साजरा करतो असे नाही तर अ भारतातील विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन मेंदू तर कर्नाटकमध्ये कर्नाटक किय बेंदू असे हे सण साजरे केले जातात त्या दिवशी प्रत्येक घरा आहे करतो आप त्याला खोश आहे असं म्हटलं जातं आणिबरोबरशे चौसीशे पाष्ट दिवस तू बला अस ब मलाखील म्ह त्यामुळेच त्याला ए ए दिवस विश्रांती चिखलाारे बैल म्हणवून
ह
घराम आपल्या देवारमध्ये देव दे पूजनाच्या ठिकाणी त्यांना ठेवतात एका कपडावर हळदी शिकक हवाणी करतात पूजा करतात मनोभावे प्रार्थना देखील केली जाते आणि त्या पद्धतीने पुरण पोचा आणि शक्य होईल ती लोके ज्या देखील म्हणतात कि त्या दिवशी अं पुरणपोळीचा अ तुमचा येतोय माझा येतोय आता
अडकाला म हा याला हला आले असते
ओके हा ते होईल का अ अ वै प म्हणजे जिथं बैल आहे ना तिथं त्याै बैलाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देखील खायला घालतात तर अशा पद्धती तिने हा बैलपोळा किंवा बेंदूर हा सण खूप आनंदीने साजरा होतो आणि त्या दिवशी सर्वजण खूप खुश असतात त्यानंतर वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या सौभाग्यवती स्तियांचा आवडता किंवा खूप छान पद्धतीने साजरा होणारा सण आहे कारण या दिवशी सत्यवान, आणि सावित्री यांची कथा सर्वांनीच ऐकली असेल, जेव्हा सावित्रीचे पती सत्यवान, त्यांचा मृतदेह घेऊन किंवा, त्यांचा आत्मा घेऊन, अ यमदेव चालले होते तर, त्यांची फक्त आत्मा असं बोलतात की सावित्री. म्हणजे त त्या अ, मृतदेहाच्या अ पत्नीला, दिसत होती, आणि ती अला दिसत होती तस ती अ सावित्री, अ त्या यमदेवाच्या पाठीमागे पळत होती, काटे, कुठे दगड न बघता, ती त्यांच्या पाठीमागे पळत होते. आणि शेवटी यमदेव, आणि यमदेव देखील, अ त्यांनी देखील हार मांडली, आणि एका वडाच्या झाडाखाली, सत्यवांचे प्र प्रांण तिला परत दिले, आणि याच पद्धतीने असं म्हणतात, की सावित्री सारखी उपासना किंवा प्रेमळ, मिळावी यासाठी प्रत्येक स्त्री म्हणजे, आपल्या नवऱ्यासाठी जस सावित्री, अ आपल्या नवऱ्यासाठी लढली, तिने तिचे तिच्या नवऱ्याचे, प्राण परत मागून घेतले. तर त्याच पद्धतीने प्रत्येक स्त्री, आपल्या नवऱ्यासाठी एखादा उपवास करावा. आणि सात जन्म हाास नवरा मिळावा, यासाठी केलेला व्रत म्हणजे वटपौर्णिमा, त्या दिवशी बायका खूप खुश असतात, त्या दिवशी अ हिरवी साडी घालतात. हिरवा बांगडा असतात, हातभर अ परतन जोडवी वगैरे पैजन, तर मंगळसुत्रे खूप छान, पद्धतीने शृंगार करतात. गजऱ्याचा शृंगार करतात, त्या दिवशी व्रत धरतात, काहीही उनदु्ने बोलत नाहीत, आणि पूर्ण दिवसभर उपवाशी असतात. त्या दिवशी हळदी कुंकाचा म्हणजे, वड्याच्या झाडाखाली जाऊन सर्व बायका एकत्र येऊन, हदी कुंकू लावतात, आणि खूप छान पद्धतीने, आपल्या नवर साठी अ सात फेऱ्या मारतात, आणि असं वचन किंवा, प्रार्थना करतात कि मला, साती जन्मी खास नवरा मिळू दे, आणि उपवास देखील धरतात, आणि अशा पद्धतीने, अ असं बोलतात की जी श्री, वटपौर्णिमेचा उपवास करते. तिचं सौभाग्य, वाढत किंवा अ तिचा नवरा म्हणजे तिला सात जन्म मिळतो, असं काहीतरी त्या पाठी मग कथा जस की मी, सावित्री यांनी सत्यवाांची सांगितली. तर असं गैरसमज न म्हणता, ती कथा आहे आणि ती आजही म्हणजे, त्या काळी जी अ ज घडलेली होती. ती आजही आपण अस्तित्वात आहे असं मानतो, आणि पूजन करतो. तर हा सण मला देखील खूप छान, आवडतो कारण त्या दिवशी आंब्याचा देखील, प्रसाद दाखवला जातो. आणि छोट छोटी मुले म्हणजे ते, एक प्रथा आहे की ते आंबे चोरतात आणि खातात. आणि त्यावेळी आंब्याचा सीझन असल्यामुळे, मला तो सण खूप आवडतो.
हो मॅम खरंच खूप छान अस, सण आहे वटपौर्णिमा म्हणजे, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला. हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. आणि की जस प्रत्येक शी म, स्त्री मनोभावी त्या वडाच्या झाडाला, कनी फेऱ्या मारत असते. त्या नवऱ्याचे दीर्घ आयुष्य वाढव, यासाठी ती प्रार्थना करत असते. आणि त्या दिवशी ते, अगदी नटून थटून, जसं की तुम्ही मगाशी म्हणला, हिरव्या बांगड्या घालून. कि हिरवी साडी नेसून आणि, जे काही घरातल्या आरतीच ताट आहे, आरतीच ताट त्यामध्ये फळ म्हणजे आपण स्वः ता म्हणजे उपाशी राहत असतात, ज त्यानुसता फळ खाऊन आणि व त्या दिवशी त्या अ एक फळ खाऊन, रात्री म्हणजे पद्धतीनुसार एक जण कधी एक एक जण शाबू खातात, एक एक जण एखाद फळखातात, असं असं जर जमेल. तस त्याने तो उपवास धरत असतात, आणि त्या दिवशी म्हणजे त्या अगदी खूप खुश असतात. आणि जसं की नटून थटून एखांदी स्त्री, म्हणजे तिच नटल्यामुळे तिच जे सौंदर्य वाढलेलं असतं, ते आण आणखीनच ते हिरव्यासाडीत आणि ते हिरव्या चुडात, आणखीनच खूप छान दिसत असतं. मग त्यांचं क आठ दिवसापूर्वीच त्यांची खूप छान तयारी झालेली असते, अगदी मेकअप पार्लर आणि कस जर म्हणजे, एक डिजिटल लाईफ चालू आहे. मग एक जण व्हिडिओ वगैरे खूप छान पद्धतीने कर अगदी नवरा सुद्धा त्यांच्याबरोबर जे काही फेरी वगैरे मारलेलं, आता हे खूप लाईफ डिजिटल पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे नवरा स सुद्धा त्यांच्याबरोबर जे काही फेरीे वगैरे मारत मारतात, हे सुद्धा, असं म्हणजे. मग व्हिडिओ वगैरे आपल्या इंटरनेट वर व्हायरल होत असतात, आणि ते बघून असं खूप म्हणजे खूप छान वाटतं, एक एकदा म्हणजे आणि खरच, तुम्ही जसं की म्हणला की, सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले, ही कथा सुुद्धा खूप प पौराणिक आहे, आणि हा अगदी प्रत्येक स्त्री आनंदाने आणि आणि साजरा करत असते, त्या दिवशी पुरणपोळी करतात, आणि खरंच म्हणजे खूप छान पद्धतीने हा जो काही सण आहे. तू प्रत्येक स्त्री आवडीने अ म्हणजे जोपासत असते.
हा तर मी तुम्हाला सांगेन की, हा पौराणिक कथा आहे ना तर ही एक परंपरा पूर्वीपासून आलेली आहे, आणि त्यामुळेच हा प्रत्येक स्त्रीचा, आणि प्रत्येक मानव जाती च्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सण आहे, जस की मी तुम्हाला बोलले की स्त्री देखील सात फेऱ्या मारते. तर आत्ताच्या काळात तुम्ही बोलला की, इंटरनेट द्वारे पती देखील तिला साथ देतो, तर हा पॉईंट माझा राहिला होता, तर ती देखील हा व्रत करू शकतो, आजच्या आधुनिक जगात खूप सारे पती आहे, जे फक्त बाय काणीच का सात जन्म मागाव, तर माझी पत्नी देखील मला सात जन्मी मिळावी, यासाठी ते देखील व्रत करतात, आणि बायकोच्या संगतीने, सात फेऱ्या मारतात, आणि खूप छान व्हिडीओज किंवा सोशल मीडियावर आपण बघतच आहोत की, एखादी कपल्स असू दे, किंवा जोडी असू दे, खूप छान पद्धतीने वायरले होते, आणि याच पद्धतीने ते सणाचे महत्त्व देखील आपल्याला स्पष्ट करतात, कि प्रत्येक सण हा आनंदाने उत्साहाने आणि एकोपाने किंवा प्रेमभावाने जपला पाहिजे. तरच आपला व समाजाचा कल्याण होईल.
हो खरंच. खरंच मॅम तुम्ही खूप छान पद्धतीने, जे काही सणाबद्दल म्हणजे सांगितल. अगदी म्हणजे बैल पोळा असू दे, किंवा वटपौर्णिमा असू दे, खूप छान पद्धतीने तुम्ही जे, सणांचं महत्त्व सांगितलं, त्या सणांच्या पाठी मग कारण सॉरी बैल ह्याच्या अ सणांच्या पाठिं मागचं कारण सांगितलं, पौराणिक कथा सांगितल्या. खूप छान पद्धतीने तुम्ही मा माांडलण, खरंच खू तुमच्याशी बोलू मला खूप छान वाटलं, असंच तुमच्याशी नवीन विषयांवर मला बोलण्यास खूप आवडेल, ओके.
ओके, थँक्यू मॅम, बाय.
बाय, ओके, हां.